हा हॅलो नमस्कार अ मला जी लहान मुलं असतात आप आपल्या घरामध्ये जी आता छोटी सर्व काम जबाबदाऱ्या सांभाळून त्यांना पण सभा फ कठीण जात बरोबर आहे त्यामुळे आपल्या थोडस त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने आता तुम्ही तुमच्या कुटुंात छी छी मु आवाज देतोय तिथे त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येत असेल कशा पद्धतीने तुम्ही त्यांना हँडल करता
हो लहान मुलांना तर त्यांच्या हिजोबाने सगळ्या गोष्टी मॅनेज कराव लाग पाहिजे
ह
त्यांच्या त्यांच्या सवयींस त्यांना ते हँडल कराव लागत आता लहान मुलं म्हटल्यानंतर त्यांना अगदी म्हणजे पण ज वाक्य बोलतोय त्या पद्धत आपलं बघूनच ते चांगल्या गोष्टी शिकता वाईट गोष्टी शिकता त्यामुळे मुळात म्हणजे आपणच त्यांच्या समोर एक व्यवस्थित आदर्श व्य ते म्हणून वावरलं पाहिजे असं मला तरी नगं कार न कळत न कळत हो कळत हम्म
पण नंतर त्या गोष्टीच आपल्याला वाईट वाटतं एकत आपल्याला कामाचा व्याप पण असतो बरोबर आहे काम प्लस आणि ती मुलं दोन्ही अ म्हणजे घरातली कामं आवरायची कि मुलांना ब यच किंवा काम करता करता अचानक येतात मुलं हे पाहिजे ते पाहिजे त्याच्यामुळे थोडासा व्याप होतो मग अशा वेळेस आपण त्या मुलांशी व्यवस्थितित्या वागलं पाहिजे बरोबर आहे
बरोबर आहे अगदी बरोबर आहे आणि ते कसं होतं मुलांना जर आपण प्रेमाने जर काही गोष्टी स समजवल्या की चांगलं काय वाईट काय ह गोष्टी जर त्यांना प्रेमाने त त्यां पण त्याच दरष्टी आपण त्यां रागवून एखा शिक्षा देऊ मारून जर समजवलं ना तर मुला ना मी एक आपली स् भीती वाटते त्या मुलांना नको माझी आई मारेल
हो हो हो त्यांच्या मनामध्ये मग आपल्याबद्दल थोडस तिरस् निर्माण होतो बरोबर आहे त्यामुळे आपल्याला बहतेकित्या त्यांना प्रेमा आणि किंवा समजावून अशा पद्धतीनेच हा हा
कवेने घेऊन त्यांना त्या प्रसंगावी सांगाय लागतात
हा हा कारण होत कस कधी कधी आता मुलं अभ्यास जात उदाहरणार आपण क त असं कि ते त्याना शेवटी तो दिवसभर शाळेत नाहीत. तो मग थकलेला असतो नंतर आल्यानंतर लगेच आपण अभ्यासाला बसवतो.
बरोबर हाय.
मग अशा वेळेस थोडसं त्यांना आपण थोडसं त्यांच्याशी खेळलं पाहिजे किंवा त्यांना खेळ आपल्याला जर वेळ नसेल तर त्यांना थोडस बाहेर आपण त्यांची मित्र कंपनी वगैरे त्यांच्याशी खेळायला सांगू शकतो. हा हा किंवा आपण स्वतःही घरात हो हो.
तेवढा वेळ मुलांना खेळण्यासाठी पण दिलाच पाहिजे त्यामुळे कसं होतं मुलं एकलकोंडी नाही होत. चार मुलांमध्ये जर मुलं खेळली ना.
हा आता सरास कसं पालकांची आता एक क म्हणजे आपण एक मूल असंच आता सध्याच धोरणाय. त्यामुळे मुलांना जास्त करून आपलं पाहिजे सोबतीला त्यांच्या नाहीतर किंवा त्यांचे फ्रेंड्स वगैरे सर्कल किंवा आपण ही त्यांच्यावर लक्षपूर्वक बघितलं पाहिजे कारण होत कस घरामध्ये आप पण ठीक आहे त्यांच्याशी अ थोडस वेळ नाही देऊ शकत. बाहेर मुलांमध्ये पण कस त्यांचे असतात त्यांचे फ्रेंडस वगैरे पण त्यावेळेस पण आपण ही त्यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे अशा वेळी हम्. आणि त्यांचा अभ्यास पण पूर्ण करायचा असेल तर त्यावेेळेस तुम्ही काय करता त्यांचा. कंप्लीट करण्यासाठी.
हा एक म्हणजे मुलांच शाळेतून आल्यानंतर थोडासा वेळ मिळाला. बाकी थोड्या वेळा मध्ये ती झोपणार खणार हे करणार संध्याकाळी थोडा टाईम मिळाला की ती खेळणार आम्ही त्यानंतर जेवणानंतर मी थोडा वेळ त्याला घेऊन बसते अभ्यासाला. तास एक तास अर्धा तास जस स्कूलचा अभ्यास असेल होमवर्क असेल त्या हिशोबाने त्याला प्रेमाने समजावून
हम् हम पण या अभ्यास घेत अस - ताना पण आपल्याला बऱ्याचशा अडचणी येतात उदारणार त्यांचा इंग्लिश मेन म्हणजे इंग्रजी विषय. आता छोट मुलं असेल तर त्यांना आपण हे करू शकतो पण जसजशी मोठे होत जातात तसतसं त्यांच इंग्लिश हा सब्जेक्ट टफली जातो किंवा आपण ही त्याच्याशी ठेवू शकत नाही शिक्षणापासून आता वंचित झाल्यामुळे मुलांना पण थोडस आता अताचा अभ्यासक्रम चेंज झालाय मग अशा वेळेस आपल्याला काय करत तुम्ही काय करता नेमकं त्यावेळेस त्यांचं.
ह मला तरी वाटतं म्हणजे आपला जो अभ्यासक्रमाय हा एकदम ऑपोजिट आहे किंवा खूप डिफरन्स आहे त्याच्यामध्ये ना त्यामुळे काय होचं आता स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला मुलांच्या हिशोबाने आपल्यामध्ये स्वतःला काय स्किल डेव्हलप करता येईल. की जेणेकरून आपण त्या मुलांना आपण शिकवू शकतो त्याच्या त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या होमवर्कमध्ये आपण त्यांना हेल्प करू शकतो अशा गोष्टी तर मला तरी वाटतं की आपण जेवढ आपल्याला वेळ मिळ त तेथ शिकवून घेऊ श शिकल पाहिजे आणि तेच आपण मुलांना आपण शिकवू शकतो.
हा आणि आता इथे इथेच आपण एखादा आता गणित विषय वगैरे घेतला तर गणितच घेत असताना छोट छोटी छोटी उदाहरणं आपण घरातली पण देऊ शकतो उदाहरणार्थ काही वस्तू असतील. आता बेरीज आणि वजबाकी हे गणित आपण छोट्या मुलांना सहजरीतीने करू शकतो मग त्याच्यासाठी. ते आपण त्यांना अस बाहेरच पाठवलं पाहिजे असं काय नाही. लहान मुलांचा अभ्यासक्रम थोडासा इतकाही हे नसतो की आपण तो नाही घेऊ शकत. मग घरातले छोटे छोटे उदाहरण उदाहरणार्थ डाळी घ्या किंवा साहित्य वतू असतात त्या मोजून त्यांना कस आपण त्याची बेरीज क - रून त्याची वजाबाकी कशा पद्धतीन करता येईल किंवा छोटी वस्तू तू मोठी वस्तू.
हो हो प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल करून त्यांच्याकडनं आपण त्या गोष्टी शिक त्यांना शिकू शकतो प्रॅक्टिकल आप त्यां. त्या शिकवू शकतो.
हा पण आता एखाद्या वेळेस आपल्याकडनं होतं कसं. वस्तू हाताळताना पण मुलांना एखाद्या समजा आपण छोटे छोटे त्यांना. गणित दिली त्यावेेळेस आपण छोट्या छोट्या किंवा आपण मणी घेतो किंवा ह. पण हे पण करताना आपल्याला बरेचस लक्ष द्यावं लागत तो मुल आपला खेळत खेळत काहीतरी पराक्रम करू नये त्यांनी
बरोबर
ते व्यवथ सभाळून ठेवण्याची पण जबाबदारी आपल्यावरती पडते त्या गोष्टी
बरोबर खरंच एक एवढं तर करच आहे लहान मुलांच्या बाबतीत तो खूप आहे.
हा हा हा आणि त्यातल्या त्यात जो घरातला आपला. कामाच हे आणि मुलांचं सगळंच म्हंटलं की करणं कठीणच जात. पण सुट्टीचा एक दिवस असा असतो की ज्याच्यामध्ये आपण पूर्ण वेळ त्यांना देऊ शकतो व्यवस्थित त्या.
हो हो.
ी मु घरात असतात आता मग तुम्ही कश्या पद्धतीने त्यांना वेळ देता.
हा सुट्टीच्या दिवशी म्हणायचं जस घरातली सगळी कामं त्ही मुलगा उठण्याच्या अगोदरच. करून घेते जेणेकरून त्याला उठल्यानंतर मी माझा पूर्ण वे मी त्याला देऊ शकेल. त्याच्यासोबत मी खेळते त्याच्यासोबत मी. डान्स असेल छोट्याश्या गाण्यावरती पोयम म्हणा किंवा बालगीतेे बरोबर गीतेे. त्याच्यासोबत डान्स करणे त्याच्यातून त्याला शिकवण त्याच्यात नंतर त्याला प्रॅक्. च्या काही गोी श. ण चांगलं वाईट या सगळ्या गोष्टी हा. म ते मला ना देेत येत.
आता मुलांना कसं मूर्ती वगैरे किंवा असं वस्तू बनवायला सांगतात शाळेत ना आपल्याला येतातप उपक्रम वगैरे त्यांचे मग ते प्रत्यक्ष मुलांपेक्षा जास्त ते आपल्याला. करा ला मुात मुलाचा अभ्यास नाही तो आपलाच आहे अशा पद्. हो एकत तो पूर्ण त्यांचा उपक्रम आपण. करतोय की काय किंवा आता त्यांना ड्रॉइंग देतात ड्रॉइंग मुळात ते मुलांना येत नाही आणखी.
हम् हम् हम्.
किंवा ज्या वस्तू आहेत कोलास का वगैरे सांगतात ते करायला प्रत्यक्ष आपण मुलांना. वगरे अशा वस्तू नाही देऊ शकत करायला मग ते प्रत्यक्ष आपल्यालाच.
हो ते तर पूर्ण आपणच आपल्याला वणारठ. मो प्रोजेक्ट वगैरे मुलांचे असतात मुलं झोपल्यानंतरच. पालकांसाठीच एक प्रात्यक्षिक किंवा प्रोजेक्ट म्हणू शकतो आपण तो पालकांसाठीच असतो. तो प्रेझेंट सगळ मुलांनी करायचा.
नाही आहे सध्या म्हणजे आहेच तस आता अभ्यासक्रमच एकदम. हे केलेलं चेंज झालाय ना पूर्णपणे त्यामुळे. प्रत्यक्ष बघायला गेलं तर थोडस त्यांचा बदल चांगला वाटतोय तो. कारण कसं आहे आजकाल. विद्यार्थ्यांमध्ये कलागुण वागत चालले त्याच्यामुळे कसे आहे. त्यांच्या आता त्यांनी कसं सांगितलं शाज. आपल्याला की मुलांचे का लागून म्हणजे त्याला कुठली आवड आहे. गायन नृत्य त्याच्यामध्ये जर तो करत असेल तर चांगली गोष्ट आहे आपण ह. आपला आठ तास असा आहे की नाही त्यांनी डॉक्टरच बनलं पाहिजे. असं नाही त्यामुळे थोडस आपण त्यांचा पण विचार
नाही तेवढं खरच आहे मुलांच्या आवडीने आणि कलेने घेतलं ना तर मुलं खरंच पुढे त्या क्षेत्रात मुलं खूप पुढे जाताततं नाव कमावतं जर तेच जर आपण बर्डन दिलं तर मुलं नाही म्हणजे न एक काहीच नाही होऊ शकत त्या मुलाच असं होऊन जात. कुठेतरी त्याची प्रगती थांबते आणि एक चीड का मुलगा म्हणून आपण एक म्हणतो ना की ज्याच्या कुठल्याच आवड, निवड जपली गेली नाहीये ना असं स्वभावतो. हो तर ही अशी मुलांना अशी चिडकी हुन जातात मग.
ते महत्वाचं आहे कारण कसं आहे मुलांच्या आवडी, निवडी जर नाही जपल्या किंवा त्याची आवडत त्याला जर बनायच चच आपण त्याला प्रोत्सान दिलं पाहिजे मग हो. आणि एखाद्या गोष्टी हम्म, हम्म आणि एखाद्या गोष्टीमध्ये जरी तो कमजोर असेल तर आपण त्यांना व्यवस्थित हँडल करू शकतो किंवा त्याच्यामध्ये थोडासा त्याचा सराव करून घेणे आणखी आता गणित कस मुलांना जास्त. नको वाटत करायला त्याच्यामुळे गणितामध्ये आपण प्रॅक्टिकल किंवा सरावाद्वारे करू शकतो. हो हम्म, हम्म. दररोज रेग म्हणजे दररोजच्या याच्यामध्ये एखाद्या विषयामध्ये तो कमजोरी आहे. मग त्याचं वाचन करणे सतत, सतत त्याला वाचायला सांगणे जणेकरून त्याच्या ते लक्षात राहील कारण एकदाच वाचल्यानंतर त्या गोष्टी त्याच्या लक्षात
नाही ते शेवटी मुलांचं वयच लहान पडतं आणि त्यांची तेवढी हाइट त्यावर पण तेवढी लहानच असते.
हम्म नाही उलट आपण त्यांना हो प्रोत्साहन दिलंच पाहिजे मुळात त्यांच्या कमजोरी आपण पण समजून घेतल्या पाहिजे आणि त्याच्यामुळे एक चांगलं भविष्याचे जे चांगले नागरिक आहेत जे घडणार आहेत. ते त्यांना जर आपण आता दडपडत आणलं तर ते भविष्यात काय चांगले नागरिक बनू शकतील ना त्यामुळे त्यांच्या विचार चारही आपण मान्य केले पाहिजे हा प्रत्येक गोष्ट केलीच पाहिजे असं नाही प्रत्येक याच्यामध्ये. काही गोष्टी जर चुकत असतील तर आपण त्यांना समजावून सांगू शकतो की नाही हे बरोबर नाहीये, हे योग्य नाहीये. कारण यांच्यातनच खरे संस्कार बाहेर पडतात. पण जे काही त्यांना देऊ तेच पुढं त्यांच्यामध्ये घडत जाणार आहे. आणि अजित छोट हो हो ठीक आहे चला बाय.
त